हॅलो ऐकता मी म्हणाल फोन लावले चांगलं तरी ऐकू का येईना झाले की.
ह होय तुझा आवाज लईच कट कडतोय बाई.
अगं हिथं घरी गं काय बोलायचं. च घरात माणसं आमच्या खूप हेत.
होय अ जॉईंट फॅमिली आहे का तुमची?
आ.
जॉईंट फॅमिली हायं काय?
जॉईंट फॅमिली नाही आहे पण आम्ही पाच लोकच राहतो तरी आमच्या घरात दंगा असतो. नाई. ग बाई असं हे काम असलं की कुठलं दंगा करायचं घरात ना बाहेरच असतोय आंमी सारख. हम्म मला अस. कोणत्या तरी सणाबद्दल माहिती सांग की म्हणजे? मग मला विचारलंत असं कॉलेजमध्ये कि आमच्या कि कोणत्या तरी सणाबद्दल माहिती, हे करा म्हणून
हम्म! मला तर तसे, आता जास्त काय सगळ्याचा अर्ध, अर्धच माहिती मला.
मग ब एक तरी बोल, म्हणजे जेवढं माहिती आहे तेवढं तरी बोल.
त्या म्हणजे, आम्ही प्रॉपर कर्नाटकातल्या आहे ना, मग कर्नाटकात सगळ्यात मोठ नवरात्री करतात ग, नऊ दिवस वगैरे असतात. ना तिकड ते नवरात्री असं म्हणजे आपल्याकडं कशी दिवाळी मोठयानं करत्यात, असं लाइटिंग वगैरे लावून परत अशे डान्स वेग म्हणजे असं फटाकडे वगरे वाजवत्यात, तसं का नाही त्यांच्याकड तसं ते नवरात्री मोठ्याना असत्या, म्हणजे अस रोज आता, आपल्याकड पण असत्यातच सोड. नऊ दिवस न वेगवेगळ्या कलरच्या साड्या वगैरे घालतात बायका, मुली न वेगवेगळ्या कलरच्या अ ड्रेस वगैरे घालत्यात, देवीला पण नवी-नवीन साड्या नेसवत्या.
हम्म!
तसं तिकड पण असतय, आणि तिकड आपल्याकडं कसं की अ असं रात्रीच जे दांडे वगैरे खेळला जात्यात ते आपलं नॉर्मल ड्रेसवररती असतय ना, त्यांच्याकड तस नाही, तेंनी असं आवरून मस्त आवरण वगैरे मस्त त्यांनी का नई तिथं जातात ना, हा, म्हणजे आता ते राजस्थानमध्ये त्या सिरियल मध्ये दाखवत्यात माहिती हाय काय, तेनी गुजरात वगैरेकडं कि त्यानी असं जास्त नटून वगैरे, त्यांनी रोज दांडियाला जात्यात. अशा प्रकारे असतय तिथं, रोज असे डान्स परत अस काही ना काही अस कायम असं असत्यातच, तिथं खेळ वगैरे असतात, ते ज म्हणजे तशि मोठ्याना असतंयच ते..
आता म्हणजे, आम्ही म्हणजेे, मुंबईमध्ये कोणतरी आहे ना, तर त्यांच्या तिथं आंबेडकर जयंती खूप मोठ्यानं करतात अगं. म्हणजे अ चार पाच दिवस सल्लग अस, कार्यक्रमच चालू असतात.
हा.
हा, डान्सच म, आणि त्यांचं कसं असतय माहिती आहे आता चौदा एप्रिलला कार्यक्रम असतोय ना, तर त्याच्या रात्री अ तेरा एप्रिलला बारा वाजता, म्हणजे चौदा एप्रिललाच पकडता दिव येते ना बारा नंतर मग, तर त्या दिवशी अ पूर्ण म्हणजे, दोन बिल्डिंग आहेत, तर त्या दोन बिल्डिंग पूर्ण जागा वगैरे असतात, आणि त्यांच्या पूर्ण म्हणजे खाली हा, त्यांच हे आहे ना, स्मारक आहे त्यांच मोठ. तर तिथं त्यांनी जातात म्हणजे, आणि मोठ्याने डॉल्बी वगैरे सगळं लावतात, छान असं. तर तिथं म्हणजे, म्हणजे सगळे ल आंबेडकरांचे असल्यामूळ ते तिथं खूप मोठ्याने करतात, आणि डान्स पण, परत म्हणजे असं अ त्यात म काहीतरी प्रबोधन येण्यासारखं, असं नाटक वगैरे त्यांनी करत
हा हा हा हा, आमच्या पण गावाकड, आमच्या पण गावाकडे जास्त त्या करून अ आंबेडकरांचेच वगैरे हायेत, त्यांचं पण कसं असतय म्हणजे त्यांच कार्यक्रम छान असत्यात बघण्यासारखे म्हणजे आता महाराजांच्या वेळी पण कशा आपल्या तिथं मिरोनिक वगैरे काढत्यात कनी, तसं तिकड पण असे म्हणजे आता रात्रीचे बारा वाजले म्हणजे चौदा तारखेची बारा तारीख असत्या ना? त्यावेळी तेनी कणी गाडी वगैरे अस. त्यांनी मिरवणूक वगैरे काढत्यात, परत
हं.
मिरवणूक वगैरे काढ त्यात मग अ. दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी चौदा तारखेला आस त्यावेळी तेनी कणी क म्हणजे असं पांढऱ्या कलरचा कुर्ता म्हणजे बायकांनी निळ्या कलरच्या साड्या, बाळा परत अ साडी पांढऱ्या कलरची तेन आसं नेसून मस्त पैकी, अशा आवरुण वगैरे त्या अ पण अशी मिरवणूक वगैरे फिरवून येत्यात ना तेनी. म संध्याकाळी डान्स वगैरे असतात त्यांचे. डान्स, लहान पोरांचे लिंबू चम च्या, पळती तेन आशे वगैरे तेनी स्पर्धा वगैरे ठेवत्यात, मस्त वाटतय ते.
आम्ही खास फक्त मुंबईला चौदा एप्रिल बघण्यासाठी जातोय.
हुं. चांगला वाटतय म्हणायच मग, आमच्या इकडे नवरा त्रीत असतय ना जास्त करून? मग आम्ही आम्हाला तर काय जायला मिळत नाही, कारण की नवरात्रीच्या टायमिंगलाच आमचे पेपर आलेले असतात. दिवाळीत पेपर असतात. नवरात्रीला ते पेप रचा अभ्यास म्हणून सगळा लोड टाकलेला असतात ना म्हणून जायलाच मिळत नाही.
हं गणपती पण आमच्या इथ मस्त अस
आमच्यात घरात गणपती आणत नाहीत ग.
आमच्या इथं म्हणजे आम्ही पण घरात आणत नाही सोड, पण मंडळाचा असतोय ना?
हा हा हा.
हो आम्ही म्हणजे आता चार, पाच वर्ष झाली बसवतात ते पण पोरं. नाहीतर हेच्या आधी गल्लीत आमच्या अ मधी एक आणि खाली एक असं दोन मंडळ होत.
हा.
मग ते खालच्यानी, एकदम खालचे हायीत तेनी बंदच केलं म्हणजे करतात पण ब अ छोटा गणपती आणत्यात, आधी मोठमोठा गणपती आणायचे, एकदम छान असं मोठी मोठी मूर्ती
हा.
आणि मग तेनी आता छोट छो गणपती आणतात, छोटे छोटे वाल.
ह ह ह ह.
हाय आमच्या इथ, आमच्या इथे एक हाय, आमच्या इथ पण, नवसाला पावणारा गण पती ये तो आमचा हाय तो, सगळ्यांनाच पावतो. हा.
ऱ्हायतो ना आमचा. आमच्या आम्ही घरात, आमच स्वतःच घर झाल्यावर आम्ही आणणार हाय गणपती घरात. आणि आमचं कसं हाय आणि आमच्या इथं मंडळ पण नाही हाय. म्हणजे आम्ही कॉलनीत राहतोय ना? मग त्या कॉलनीत राहील्यामुळे आमचे जे तीन चार गल्ल्या आहेत, त्या तीन, चार गल्ल्यांच पूर्ण कॉलनीतच बसतोय. आणि तिथले लोक कसे आहेत, आम्हाला तेनी येवुच देत नाही, मग तेनी असं म्हणत्यात की, तुम्ही आमच्यात येत नाईसा कॉलनीत, मा मा नी तेनी घेतच नाही, मग आमच कुठला मंडळ? जे आम्हाला जायलाच मिळत नाही.
आम्हाला पण तेच होत होत ग. मग तेच की पोरांना कुठ जायला मिळत म्हणून ते चालू केलं. आणि पाचव वर्ष होतं का नाही तेव्हा, अम् एकशे कितीतरी अ म्हणजे ते पूर्ण गोडाच असते कणी ते पदार्थ बनवलेला. आमच्या इथ सगळ्या बायकांनी थोडं थोडं थोडं थोडं.
हा.
असं बनवलेलं आरती मोल्ड म्हणजे पस्तीस काय असा हा दिवा असतात ते लावून बनवलेला आरती वगैरे केलती.
हं हं आम आम्ही जिथे आधी राहत होतो ना. तिथं कणी कसं होतं म्हणजे तिथं मंडळ होता. म्हणजे दोन गल्लीत म्हणजे तिथं होतं मंडळ आम्ही तिच्या मंडळाच्या जरास साईडला राहत होतो. मग तिथं देवी पण बसत होती. परत गणपती पण बसत होतीत. तिथं रात्री आमी ते खेळ वगैरे असत होतेत ना. म्हणजे लिंबू चम चा, दांडीया, डान्स हे ते. मग त्यावेळी आम्ही बघायलाच जातच होतो. आणि तिथं कोण ना कोणतर येतच होतं. ते हे जे माहित आहे का नेता ते जी मराठीवरती जी टॉकीज वरती ते येतात बघ ते वारकरी मधले आहेत ते त्यांचं नाव आठवना. त्यांचा मुलगा काहीतरी आलता तिथं,?
हा.
तिथं त्यांनी बोलवलेली त्यांना. मग तिथं त्यावेळी आलतीत त्यांनी. असं आम सारखं येत असतात. परत रामनवमी मोठ्यान करतात तिथं. आणि आणि त्यावेळी म्हणजे असं संकष्टीच्या वेळ मी. अंगारिका संकष्ट असत्या ना. त्यावेळी अंगारिकाच्या संकष्टीच्या वेळी ना, सगळ्यांच्या घरी ते डब्यात अस. तय ना. पनीरची वैगरे भाजीचा आणि त्यांच्यात डबा असतो म त्या प्लास्टिकचा तश्या डब्यामध्ये सगळ्यांना मसाले भात किंवा असं काहीतरी गोड अस काहीतरी बनवून सगळ्यांनी च्या घरात डबा एक एकेक डबा पाठवत असत्यात. त्याने अंगारिकाला, तिथं असं चांगलं वाटत होतं इथ जर आम्ही कॉलनीत आलो ना मग आम्हांला इथं. कुठं आम्ही मंडपात जाऊ शकत नाही फक्त गेलो महाप्रसादला तेवढंच.
ह ह ह.
ते पण वापरस आत असेल कुठं तिथं.
हा.
आता काही ऑप्शन नाही ना. म्हण आणि मग त्यांनी म्हणतात की इथं जिथं आम्ही राहतो तिथ. म्हणतात की तुम्ही पट्टी देत नाही म्हणजे ते गणपती आणायला पैसे वगैरे देत नाही. मग आम्ही तुम्हा कसं घेऊ असं वगैरे.
हम्म
मग तिथे जेवायला जरी महाप्रसादला गेल्या तरी भांडाभांडी करतात
ह जायचंच नाही आपण.
पण कसं असतें माहित आहे काय, ते सगळी तेनीच येऊन बोलवतात आधी आणि तिथे जेवायला असे त्यांनी जे म्हणजे असं वाढायला वगैरे त्यांनीच सांगीतल असं. मग तीथ गेल्यावर त्यानी बोलूनच दाखवत्यात डायरेक्ट. मग आहे तीथच तस ताट तर सोडून येऊ शकत नाही. कारण की महाप्रसाद होता ना.
आणि काय त्यांनी स्वता येऊन बोलवतात ना. मग म्हणून,
म तुमच्या कॉलेजमध्ये वगैरे दांडीया खेळत असतीलच की गणपतीला म्हण नवरात्रीला वैग
हो दांडीया नवरात्रीला एखादया वेळेस असत. एखाद दिवशी पण ते पण सकाळच असतंय रात्रीच नसतय
रात्रीच नाही ना? हा
की आमचं म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये लांबूनच येत्यात पोरी वगैरे म पोरींसाठी मग त्यांनी सकाळचाच घेतात आणि आमचं कॉलेज कसंय कि बाहेरचीच पोरं जास्त येतात ना म्हणून आमच सकाळचं कॉलेज आणि जर असं म्हणजे अस गेट वगैरेर थांबायला लागतंय
हा आमच्या कॉलेजवर पण तेचय आमच्या कॉलेजवर तर अनोळखीच लोकंयत पण जास्
व्हय जे शिकणार असत तेच येत नाहीत ना आमच्यात पण
हा म्हणतान कळते ना ग? कि आता कार्यक्रम
का मी ज्यावेळी सेकंड इयर ला होते. त्यावेळी न्यू ट्रॅडिशनल डे काहीतरी होता आणि त्यावेळी आम्ही ट्रॅडीशन डे ला तिथ पुढं डान्स सुरु होता म्हणजे काहीतरी ह्याचा कल्चरचा काहीतरी पुढ डान्स सुरू होतं आमच्या आणि ते प्रॉपर डान्स करालतीत आणि त्यानी स्टंटला वरती चढलेली तोपर्यंत तिथंन मुलींच्या बाथरूम मधंन वरन अशे मुलं चढून वगैरे आलती ती दुसऱ्या कॉलेजची होती ती बाहेरची पोरं मग झालं तितक तर सगळा सांपोलीतच पाच मिनिटं पण झालं नव्हता म येऊन पाठवलेत घरला जावा म्हणलेत
हं असंत ग पोरांमुळे कणे, हे होतय काय करायच?
तेच आता
स्व स्वतः पण एन्जॉय करत नाहीत आणि दुसऱ्यांना पण करून देत नायत आग म्हणून कणय ठीकाय दहा मिनिट झाल्यात मी